चाले
काय नाही बघ झोपलेली आत्ता उठल्या पोर दंगा करायला लागत काय झोपून देत्यात काय
नाहीच कि व लहान आहेत खेळायचं खेळायचं वय त्यांच
होय नुसतंच खेळायचं दुपारच जरा माणूस झोपल बिपलय काय कळत नाही त्यांना? इतका दंगा करत बसल्यात.
तुम्हाला हच अ रवा्याच लाडू करता येतात काय?
हो येतात की
तर रेसिपी सांगा की मला?
तूपातलं
हा, तुपातलच तुपातलच साजूक तुपातलच पाहिजे असं ह आवडत नाही ते
नाही डालडा डालडा पण डालडा पण घालून छान होत्यात आणि तुपाचं तर काय ते नादच नाही त्याला अडूचा तू पता रवा भाजून घ्यायचा. असा लालसर होईपर्यंत स्वच्छ निवडायचा आणि त्यात एक किलोचा करणार असलीस तर एक किलो एक किलो रव्याला एक किलो तूप लावायचं तूप घालायचं आणि ते भाजून घ्यायचं लालचर होईपर्य. थोड थस चिकट चिकट होतं म्हणजे असं हे होतं मग होत एक खरं तसच भाजायचं लालसर होईल होईल झाला की नाही तर त्याला थोडस म्हणजे डायरेक्ट त्याच्यात च साखर म्हणजे पाक एक्ट्रा केला का नाही लाडू होत असं एकदम कठीण होत सेपरेट पाक केला तर आणि जर असाच पाक केला ना म्हणजे अस अस सा साखर जर ही केली का नाही
रव्या बरोबर भातली का नाही तर साखर पण व तळते आणि लाडू पण असं मऊ होतात
नंतरर म्हणजे पाकाच पाणी करायचं नाही डायरेक्ट साखर त भाघायचे
रव्यातच भाजायची रवा जरा लालसर झाला का नाही कि मग वरण जरा सा वण म्हणजे ज एकिोला एक किलो लागतय कारण मी एक किलो एक किलो घालत नाही थोडीशी कमीच घालतेण जास्त गोड पण नाही चांगलं लागत पन पावशर घालायते जरा पावशर जरा पावशर कमीच घालायची ती रवा लालसर झाला कि ती साखर टाकायची ती साखर त्याच्या बरोबरच भाजायच थोडेशी बा म्हणजे अशी मऊ त्या साखर ते भाजायची आणि द तू अर्धा किलोच घालायच एक किलो पण नाही घालायचं म्हणजे घालणारे घालतत एक एक किलो कारण मी मा माझं मी अर्धा किलोच घालते ते तुपातचा अर्धा किलो तुपात एक किलो अस रवा भाजून घ्यायचा तीन पावशात साखर भाजून घ्यायची तर अशी वेलदोडे्या टाकाय वेलदोड्याची पूट टाकायची काजू टाकायची बदाम टाकायचं परती हे टाकायचं मनुके टाकायचे नाही ते त्या यातच भाजत राहायचं पंधरा मिनिटात म्ह म्हणजे तुझं ते पाका पाक बी काय करायला लागतच नाही हा या्याच्यातच लाडतो होतात अस गरम गरम अस खालीय थोडस गारून द्यायचं कोमट झालं का नाही की लगेच लाडू बांधायला घ्यायचे अगदी अशी अगदी पंधरा दिवसानंतर जरी लाडू खायला गे घेतलास का नाही तर तो लाडू तुला एक हातार फुटायला पाहिजे एवढासा म आणि सॉफ्ट राहत बुरशी बिरशी आणि येत नाही त्याला
तेच कारण कसं होतय असं पाकाच पाण्यावरण म्हणजे मी बघा शिकत काल बनल तो एकदा बनवलीतीे त्याचं माझं एकदम झालं कडक दुसऱ्या दिवशीच तेवढं कडक झालं खातच ये ना ते म्हणून विचारल नेमकं कसं करायचं
पाक केला की ले लाडू कडक होत आणि डायरेक्ट साखर टाकून ते भाज मिण क मग कडक होत नाही म राहतात किती पण दिवस का पंरा दिवसानंतर जरी लाडू खाल्लास तरी एकदम असाही होतोय
हा असं पाहिजे ना खरायला कारण लई पण कडक तुम्हाला फुटत नाय मनल की खाऊ वाटत नाइ टाकून देऊ वाटतो आणि मला रव्याचा लाडू जास्त आवडतेय मी शिकायला ट्राय करायला वाट लागलं माझं म्हणुन विचारलं ते नेमक कसं करायचं
नाही छान होत्यात लाडू तस मस्त होत्यात आणि असं आणि मला तर सारखं करायला लागत आमत सारख्या धुरड्या वेळ म्हणजे असं लग्न असलं कुठे काम काय कार्यक्रम असला वास्तूकसली पूजा असली पायाभरण आलं स्लॅप आला की आच्यात सासुबाई त्यांना जाय लागतं ना पाहण्यांच्या मग ते रव्याचा लाडू किंवा रव्याच्या पोळ्या रव्याच्या पोळ्या पण छान होत्याात आपण रवा कसा बनवतो शिरा त शिरा बनवायचा आणि अ गव्हाच्या पिठात पीठ घ्यायचं आणि आपण पुूरणाचं सारण कसं भरतो तसच ते ते रव्याच अ जला उवाण भरायच त्यात ह आपल्या शिरा आणि लाटायच्या दोन् अजून एक एक सारख्या खरं भाजाच्या छान अस टम फुगत्यात रव्याच्या पोळया एवढ मऊ आणि मऊसूद आणि एवढा छान होत. खरे त्याला बाहेर द्यायच म्हटलं की जरा असं तूप लावायलाच लागते कारण मग तुपा शिवाय वास पण छान येत नाही आणि टेस्ट पण येत नाही त्याला, तेल तेलाचा वापर
आपण तुपात आपण तुपात घालतो आपण शिरा तुपातच करतो ना खरं
तुपातच करतो पण आपण पोळ्यांना वरण जे तेल लावतो का नाही त्या तेलाच्या ऐवजी तूपच लावायचं मग तूप पण कमी लागतं त्याला लावायला जास्त लागत नाही. तूप मला वाटतय एका वाटीभर ह्याच्यात कणी अर्धा किलोच्या रव्याच्या पोळ्या होत्यात. आणि असे बुट्टी भरून होत्यात. त्यामुळे त्या आशा बाहेर नेल्या का नाही हेला अर्धा किलोच्या काय म्हणतात त्याला वास्तुकीला किंवा असं स्लॅपला तेन पाया म्हणजे असं चौकटीला पायाभरणीला तर कार्यक्रमाला जायला लागतच की, तेव्हा ते दुर्डी छान होते ह ते छान होत्या. लाडू पण म्हण रव्याच किंवा रव्याच्या पोळ्या पण छान होतात.
दुरडी दिलेलं बरं खरं असं. पोळ्याबिळ्या करून दिलेल.
द्यावचं लागतय बाई आमच्यात तर लय पई पाहुण आहेत आमच्यात तरी, आता या मे महिन्याच्या हेना कुणाच्यात तेवढं काय नाही कारण पाहुनच येऊन जाऊन राहून गेल्यात. खरं अस काहीतरी कुणाचं ना काहीतरी निघतयच की या वर्षी कुणी काय घर बांधलेय पुढल्या वर्षी कुणी काय वास्तुक आली कुणाचं काय आल कुणाच ल ग्न आलं कुणाचं बारस येतय. चांगलं सारखे चालू असते का शुभ काम शुभ सगळं चालूच असतय. कुठं काय कमी नाही त्याला ते पण कसंय आपण करायचं आणि करून घ्यायचं. आपण जर त्यांना केलं तर त्यांनी आपल्याला करतात. आपण जर त्यांना केलं नाही तर त्यांनी काय आपल्याला करणार आहेत.
भाकरीच्या दुरडी लई काय करायला लागत असेल.
होय भाकरी
मग त्या म्हणणे ह्या दुरडीला मग फक्त पोळ्या करायचा आणि काय करायचं? त्याला आमटी
नाही आमटे बिमटी काही नुसत्या पोळ्याच नेत्यात आमच्या सासूबाई आमटी नाहीत नेत.
नाही विचार आले मी कारण कसं भाकरीच्या हेला कसं भाजी
भाकरीच्याला सगळं हो हो शंभर भाकरी न्यायची भाकरीची दुरडी म्हणल ते मोठा मोठा कार्यक्रम असला का नाही तर भाकरीची दुरडी छान दिसतेय. नाही तर पुरणपोळ्याची भाकरी ची न्यायची म्हटलं तर भाकरी परत ती बेसनाच्या वड्या, आंबड्याची भाजी, दही भात, आमटी आंबिल घुगर्या
बाकीचं काय नाही पण शंभर भाकरीे एवढ्या थापणार कधी बघा हात दुख
कोरट्याची चटणी दुकून दुसऱ्या दिवशी उठायला रात्रभर भाकरी थापायला लागतेत्या पाच सहा जणी लागतात भाकरी करायला.
होय आपण घरातच दहा केल्या तरी कंटाळा येतो.
होय. त्यापेक्षा आ बाहेरन कुठन तर करून आणलेला परवडतात कधी पण आता करायचं काय पाहूण आहेत म्हणल्यावर करायला पाहिजे. बाई जायला पाहिजे. मी काय भाकरीची घेवू नाही म्हणून चालत नाही मी तर मला अ तरर वाटत यात. तीन चार वर्षात काय भाकरीची केलेलीच नाही कारण मी कामाला जातो तस आमच्या सासूबाईनी असं शिदोरी न्यायची म्हंटलं कने तर हेच नेत्यात काय म्हणायचं ना-अ हेच्या हा रव्याच्या पोळ्या, नाहीतर लाडू नाहीतर केळी. असंच घेऊन जात्यात कारण त्यांना माहित हाय ना वेळ भेटत नाही आम्हाला मग एवढं सगळं करून, मग कसं करणार ही.
आणि सगळ्यात भारीच तुम्हाला सांगू ते लाडूच विकत आण लाडू एकत बर र नाही तर ती केळांची दिलेली बरी. केळांच वगैरे कसं असतंय आपलं फक्त खर्च येतो करायचं काय कष्ट नसतय ना त्याला
केळांची देदे पण अ केळाची सगळ्यात भारी. विकत आणायच केळ एक दोन-तीन डजन अन द्यायच न व्हायचं मोकळं ते कधी छान वाटतं माहितीय का-अ काम नसत्याला आपल्या दसऱ्यातले उपवास असत्यात काने तेव्हा बघ. तेव्हा उपवासवाल्यांना फराळाचं नेतात ना मग तेव्हा साडी क म्हणजे आहेर असतोच हा प्रत्येक हेला राहेरा बरोबर फक्त फळं द्यायची. बाकीचं काय द्यायचं नाही.
मग तेच बरं खरं. एवढं कष्ट म्हणजे कसं होतंय, मायकांनी पण करायचं म्हणलं तर काय चेष्टा नाही, एवढं करणं आणि एक ट्यानं होत नाही ओ शेजारची बकरी करणारे असले तर काय नइ
शेजारची तरी दुसऱ्यांना तरी एवढा किती त्रास द्यायचा, त्यानी आली तर धबा-धबा एक दहा-बारा भाकरी थापतेता आणि जातेत. बाकीच काय करणार आहेत? भाकरी केल्यावर तवा, परात आपल्यालाच घासाय लागतंय. काय नसतय, होय सगळं करून झालंय बघ माझं, आणि अजून पण करतोय.
आता आमच्या इथं कसं माहित हाय काय ए-एका लेडीज आहेत काय ते हे मी मिस्टर वाल्यापण जे सा नवऱ्याकडचे ते सारखं काहीतरी कार्यक्रम असते, मग त्यांना पण दुर्डी न्यायाला लागते ना! त्यांनी सरळ काय करतात माहित हाय का प्रत्येकीच्या घरात एक आपलं किलो किलोचं वगैरे किंवा अर्धा-अर्धा किलो चं पिठाचं डब्ब असतोय कने, सगळ्यांच्या घरात पाच-सहा जनींच्यात देतात. तुम्ही भाकरी करा म्हणून सांगत्यात त्यजी. गॅस तुमचा फक्त पैसे त्यजं देतो म्हणत्यात, काय ते थोडंफार देत असतील, देत्यात काहीतरी किती देतात मला पण काय माहित नाही. तसं करतात आणि बाकीचं आपलं ते स सांगितलं काणी ते वड्या वगैरे बाकी सगळ्य घरी बनवितात, भाकरी बाहेरच देतात. घरी बोलून करून घेण्यापेक्षा म त्यांच्या घरी नेऊन दिलेलं बरं एवढी झंझड कधी करू आणि एका गॅसवर काय काय होणार मणत्यात
होय. त-होय तसं पण हाय खरं आमच्यात नाही आमच्यात आमचं आम्हीच करतोय, आमच्या पाहुण्या तेन येत्यात त्यनी राहत्यात एक दोन-दिवस मग तिघी-चौघी जण असल्यावर हुतय. एक सिंगलची शिगडी लावतोय आणि दोन टाक्या घरच्या गँ शेगडीवर आणि सिंगल चेक लावायचे. आलटून-पलटून बसून-बसून कर
भाजायला काय वाटत नाही भाकरी. थाप पहिलाच लय जीव जातंय, हात दुखूनच येतो.
होय. आता आम्ही मी मला वाटतय लहान होतो. आठवी- नववी ला काय तर हुतो. मी नसती भाकऱ्या कराय शिकलं हुतं तेव्हा तेव्हा आमच्या शेजारच्या काकांच हे हुतं, जागरण हुतं आणि मग त्या जागरणा आमला म्हंटलं ती भाकऱ्या करायच्यातं पुरी-पोरींनो चला भाकरीला. मी म्हणलं का, हा नवीन नवीन भाकऱ्या तं आम्हाला हाऊस हुती. गेलो की आम्ही भाकरी करायला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर भाकरी थपलोय आम्ही दोघी तिघीत दोघीतच वाटत तिघी पण नव्हतो दोघीतच भाजायला दोघी थापायला दोघी खर आमचं त्यावे लय कौतुक केलेलं पोरींनी भाकरी केल्या पोरींनी भाकरी केल्या तरर एखाद्याच्या पाठीमागा स्वयंपाक लागला की लागतो.
नशीब मी कुठं नाही मी शिकले ना पण मला सांग चपातीपेक्षा भाकरी कराय बरं वाटते भाकरी थापली विषयी सांला चपातीला लई झंजड होती ती नीट फुगलीच नाही नीट भाजलीच नाही तर तेल लागले कमी लागले नकोच
व्हय.
भाकरीच बऱ्या
थापायच व्हय.
आता संध्याकाळ आणि स्वयंपाकायची तयारी करणार असशील आता
होय करायची की आज जाऊन उठायचे आहेत आत्ता झोपल्या सगळी दुपारची पोर आता दंगा करायला लाग मी पोर पोर आहेत माझ्या शेजारी खेळत बसल्यात चहा उठल्यावर चहा वगैरे प तीन चहा बरोबर काहीतरी भडंग बिडंग काहीतरी इकडं तिकडं खातेली ति झालं कि मग त्या कोण कुठल्या कामाला, कोण कुठल्या कामाला, मला मिस्टर जरा फिरून येतो म्हणणार असे करणार. मग नंतर करायची साडेपाच वाजता काहीतरी सुरुवात. आठता तरी पोरं खाऊन झोपत्यात. सकाळ उठला कि दंगा माझा अभ्यास झाला नाही. माझं ही राहिले माझं ते राहिला रोजचा पाडा तोच
आवरा तुम्ही पण.
हा, हा,